हा येतंय ऐकु?
ते आवाज येतोय. अहो काल लै दमले होते म्हणुन मिच सरळ नई म्हणलं कोणालाच. मला खुपच त्रास व्हायलता चं करआल्यासारखं व्हायालतं लेक्चर संध्याकाळी
हंम्म! तेवढं होणार की
म्हणुन म्हणलं राहुदे.
उठल्यावर
लैच त्रास व्हायलतं तुमचं एक आणि ते अजुन एक ताईये त्यांच एक राहील खरंय त्यांना पण केलंय त्यांच पण वेटींग तुमचं पण वेटींग म्हणलं ह्या दोघी त्याच झाल की माझ्या डोक्याच टेंशन जातंय. माझ माझे निवांत चार कॉल राहीलेले करत बसते आता
हा-हा-हा-हा माझे पण झा रात्री ओ आंम्ही दोन दोन केलेत दुसर एक ताईंच कोण कायतर भंडारे का काय होत्या बघा हा! म ते गीज मॅसेज केलेला ही वेळ असेल तर फ्री असेल तर बोलु काय मनून, मी पण काल गावात गेलेले पावणे अकरा वाजले रात्री. यायला. मं तरी पण म्हटल्या त्या मला पण दिवस जर वेळ भेटत नइ, त्यांच पण लहान बाळ हाय तीन वर्षाचं. मग म्हणाय लागल्या जॉबला पण आहे. मि आणि मला दिवसभर वेळ भेटत नाही आणि आता थोडा वेळ बोलुया काय लेट झाला तर चालतय काय? चालतंय म्हटलं मग. म दोन-दोन कॉल केले आम्ही दोघीनी
टोटल किती झालेत? झालं कि आलात कि मग अजून काय पाच दहा कॉल अशेच होत्यात.
व्हयं तेच की आज दिवसभर मग पाच सहा वगैरे करायच्या आता. काय होतय बघायचं. हहहह हहह कसं मग दोनीकडचा कॉल असले क नही लय वेळ लागतोय आहो ताई.
माझं झालं आज तुमचं काय वाटत ना दहा मिनिटात होऊन मोकळं होतय. मला लागणार हे ग इथं. नाय कडई देऊ का?
ज्यांना टास्क आला नाही त्यांना पण लावलं की जरा बरं पडतंय हो. म्हणजे आपले पण पटकन होतात ना कमप्लीट.
हा ती खरंच बरं आहे हहह!
हा नी दोघी जणीचं म्हणजे आप पण मदत करायला पाहिजे सोडा पण दोघी जणीचं म्हटलं की कसं, दोघींना
देते, देते रडू नको देते. नुसते ताप देतय पोरगं तर ना.
हम हम.
मी घरात हेेत काय म्हणणार? घरातल काम करणार होते मी आज त्याच काय लॅपटॉप वर असत म तर त्याला ती कडई पाहिजे आता काय तर बसल्या मांडी घालून हे पाहिजे का? हा मग ते करइ कुक्कर आता गरम दर घे गरम आहे. तेला हात लाव. नको ना? मग तेच सांगते मी तुला
मला पण अजून कपडे धुवायचे आहेत, हहह आज लेट झालाय नेमकं. आमचं मशीन बंद
माझ मशीनला लावायचं माझ बाकीच आवरलंय बघा मशीनचे कपडे मी तर आज नवला उठले. हहह आताच लेट झालं जरा
मी नाही साडेपाचला उठले खरं! वॉकिंगला जाऊन आलेय.
काहीच नाही मी काहीच केलं नाही निवांत झोपलेय
म्हणून आज जरा लेट झाला त म्हणजे मी सकाळीच कॉल करणार होते आणि बहिनीच फोन आला आता म्हणलं तुझ्या संगट एकदा बोलूया म्हणजे मग दिवसभर तिला माहिती होतं माझं कॉलिंग च तेन टास्क आलेला आहे आणि त्यात मी बिझीआहे. म्हणून मग तिने पण कालपासून काल रात्री केलेली उचललाच नाही मी पण.
वैताग आलाय आता काय बदलायचं, मी तर आईला म्हणलं बाई उद्या करते.
मी मुलांना मी पण केला नाही. रात्री पाच मिनिट गाडीवरून जाताना केलेला. तेवढच
आता फोन करायला, एकदा आपण जर फोन कट केला तर समजून घ्यावं की, एखादा कॉल चालू आहे जरा दम धर कुठे पळून जाणार असल्या सारखे करत्यात बायका तर,
होय होय कंटिन्यू चालू असतंय काल पण मला ती कोण तर किरण ताई हे बघा जस्टच नाव घ्यायला. त्यांचाच
मला पण यायला लागलाय त्यांचं एकच एक कॉल राहिलाय मी तिला मेसेज रात्री मला अकराला का बाराला, पावणे अकराला मेसेज केलाय. म्हणलं माझी तब्येत ठीक नाही आ आता मी पहिलं केला, वेटिंग लागला. आता कट कराल्या म्हणजेच समजून घ्यायचं मी काय पळून जाणार आहे कॉल लावून. खरं तर कसलं डोकं खात्यात ना बायका.
व्हय की
करतोच की हो आपल्याला कळतंय की,
होय आणि आता कसं फ्री असेल तर होतं. चलतोयच कि, ओ आपण.
आता कट तुमचं चालू आहे, म्हणून मी कट करायला लागले. त्यांचे करून मोकळं व्हायचं, त्यांना खेलता.
होय आता मला पण जस्ट त्यांचा नाही नाही मी कशाला त्यांना मला पण आता त्यांचाच जस्ट कॉल यायला लागलेला बघा.
थांबा आता एक मी बोलून घेते, त्यांच्याशी तुम्ही दोघी बोलत बसा नंतर
नाही तो करा तुम्ही करा तो मी दुसरा एक ताई आहेत अवेहेलेबल
मला द्या की त्यांचे नंबर माझे चारच कॉल राहिलेत हा चारच
के हा दे की त्यांना पण त्या तीन वाजेपर्यंत असतात बहुदा.
हा माझं झाल की आता ह्यांचं दहा मिनटं झाले की मी काम करत करतच बोलणारं. णारेय हम्म तसंच बोलायला पाहिजे.
माझे झाले आता आज जरा निवांत गप पडलोय. थोड्या वेळान आता कपडे तेवढी धुवून टाकायची नाही कपडे आहेत ना मग ते पाणी वेस्टज जातयं ना प्लॅन्ट चालू केल्यानंतर त्याला कपडे धुऊून टाकत ते मग म्हणजे खळखळ पटपट होऊन जातय. हा चावीला पाणी आल्यासारखं ना हो हो आहे की आत्ता पाच मिनिटं झालेत. अजून पाच मिनिट आहेत अ हां हां ह.
डोक्याला तापच जाईना झालय लवकर नाइ बर व्हायलय शेवटी शेवटी हे
हम्म तरी एवढ काय असं वाटतं नाही आणि असं थोड्या वेळने रोज एकदा केला तरी काय वाटत नाही कंटिन्यू म्हणजे काय बोलायचा हा प्रश्न पडतोय ना.
मला काल तसंच व्हालत सुधरणा झालत.
एक तास आपण असं शेवटी काय बोलणारयं एक तास म्हणत दोन तास लागतात. दोन तास एवढं आपण काय बोलणारयं ना फोनवर हा काल आता आपण थोडं बोललो आज थोडं बोलू शकतोय ओ. हा काय बोलणारयं एवढं होय की, मला काल तेच प्रॉब्लेम आला. ते आठ कॉल केले म्हणत होते त्या ताईंना तसच सबमिट केलं मी त्या पण म्हणा लागल्या असू दे तुम्हाला जे रिजेक्ट करायचे हो ते ऑलरेडी तुम्ही सबमिट केलाय आणि जे दहा मिनिटाचे केलेलं आहे ते कशाला मग रिजेक्ट करताय काय होईल ते होईल असुदे करा सबमिट म्हणाय लागलिया. मला त म आता ते तसच झालंय मा एकाच पर्सनला आठ कॉल झालेत हं असूदे म्हटलं मग तेच जरा मला काल हुरहूर ला म्हटलं आता काय काय होईल ते होईल म्हट न मग शेवटी
हा जाऊ दे जे व्हईल ते व्हईल नाही आज काहीच डायरेक्ट.
हा हा लेट झाला की... पावणे बारा वाजु दे की.
चिटाक्याची चपाती रोज करून ठेवलाय. भात वरण झालय.
व्हय.
ते घरात ठेव मग..... ते स्वयपाका पेक्षा... त्याला खाऊ घालायच लई जीवावर येतय मला बस. अजुन अर्धा पवुन्तास.
तो हाय
हा बाकीच काय वाटत नाही....
नवे आपला तास क तो आहे लहान मुलांना खाऊ घालणे जेवत एक नाहीत ल... कर. आणि काय यांना बनवून द्यायचा हा सुद्धा प्रश्न पडतो ए की एकदा...
काय द्यायचय हम् पैशे कसले पैशे? कसले पैशे? पशे पाहिजे का कशाला कशे पाहिजेत मला.
होय काय खरेदी करायला चाललाय?
कायमैती काय करणार आहे. काय आणयचय ग माऊ उगी म्हणते... मम्मा आईला आणून देते पप्पा देत
तो कीतिला उठला म?
सव्वा दहाला
म आता दुपारी झोपत का नाही?
नाही झोपायच त्याला रात्री त्यांनी काल दुपारी दोघांनी दोन तीन तास झोप काढली रात्री एक वाज... रात्री झोपायला तयार नयतो.
होय काय त्यात तुमचा डोकं दुखाकाला....
हा आता त्यांनी लय ताप दिला का नाही आणि वाटल त्याचे पप्पा.... तोवर त्यांना पण झोप लागली... फोनच सगळ ते समोर काढून कुठं फेकला मला वाटलं गिळलाच आता हेनी म्हणलं आता रात्री न्या दवाखान्यात अव कळत नाही खातात आणि काय पण.
होय काय तेच मी म्हटलंच आता तुमचं डोकं दुकाय लागलयं म्हटल्यावर. हा पण झोपून उठलाय दुपारी.
बसले तशीच रात्रीभर नंतर दोन अडीच तास झोपले बा
वेळ पण जायत नाही खरा तसा पण
असं वाटतयं रात्रीच फोन करू का कोणाला.
म्हणजे वेळ वेळ होतात त्या मम्मी.
हा ना त्यामुळे म्हणाले रात्री विसरत काय असं झाल असलं
तेच की त्यातही या मी ना भा बारा वाजेपर्यंत बोललो मग त्यांचे दोन माझे दोन झाले. मग त्या म्हटल्या नाही बास म्हटल्या मला सकाळी लवकर उठायला लागते लहान मुलगी हाय मग ठीकय म्हटलं चालते मग सकाळी दहा अकरा नंतर माझ आवरलं की करते म्हटलं तर मग तुम्हाला कॉल. काय करणार मग?
जाऊदे जसं होईल तसं अजून कुठे डेट आले एवढं काय टेन्शन नाही आपल्याला.
आता काय एवढं वाटत नाही हो म्हणजे सुरू केले निम्मी अर्धी प्रोसेस झाले. आता एवढं काय वाटत नाही.
हा तुमच्याशी बोलायची नादात डाळच टाकले मेथीला डाळच टाकलेल तरी म्हणाय असं का दिसायलय
होय काय गडबडीत
हा बोलण्याच्या नादात असते.
हम् होयं की आता कुट घाला
हा
कुट घालून करायची मग आता काय करणार
हो बाळा थांब दोन मिनटं जाऊया ओ कायं म्हणतायं आवाज, येईना तुमचा त्याला सगळं आवडतय. काही नाही सध्या सगळे पदार्थ खाता देतो करणारा दमल पण तो नाही दमणार
म्हणजे चांगली सवय लावलाय. सगळं खातोय त्यामुळं हा कसं म्हणजे लहान मुलं शक्यतो हे नको ते नको करतात नाही वेगवेगळे पदार्थ लागतात लहान मुलांना
खाऊ नकोस ना मी तसंच करते. नाही खायचं ना उपाशी राहा काय फरक पडत नाही.
भूक लागल्यावर काय करणार हा मग खायचे बघतात. लाड नाही ये ग मा आले हाय ते पोच ये पण खाली देऊ बर ठीक आहे. हे धर, हे धर आम्हाला कुकर आणि भांडे एवढी आवडत्यात. मी तर्र म्हणते त्या सगळ्या सगळ्यांना सांगणार आहे मी बड्डेला त्याला एक एक भांडे ठेवून द्या सगळेजण
चालतय ठीक आहे. ठेऊ काय हा ठीक आहे ओके
तू यम एका खेळ खाली ठीऊ